हॅलो
हो येतोय का तुम्हाला पण?
हो हो येतोय बोला झालं जेवण वगैरे.
वगैरे तुमचं
हो हो आवरलं सगळं. म्हटलं चला तर हा उशीर झाला जेवण करायला आज एवढं वेळ नाही थांबत. मिस्टरांची वाट बघता बघता ते म्हणे आता ऑफिस मधून निघतोय अजून एक तास लागेले यायला. लेकरू जेवन करू आता हम्म.
काय नाहीे मी म्हटलं चला आज एकादशी आहे. हम्म असं तर एकादशी विषयी काही माहिती तुम्हाला काही माहिती आहे का? एकादशी का पकडतात? का एकादशीचा जन्म कसा झाला की?
नाही नाही नाही तुम्हाला माहितीय का? तुम्हाला माहित असेल नक्की सांगा मला. नाही मला खरंच आयडिया नाही आहे बरं का?
आपण कसं दर महिन्याला एकादशी येतात ना दोन?
होय होय पंधरा दिवसाला एक
हो पंधरा म्हणजे महिन्यातलं दोन येतात.
हो पण महिन्यात ना दोन येते
हो ते आपल्याला जास्त माहिती नाही आहे म्हणून, आपण पकडतो फक्त. मग त्याच्या मागची काहीतरी कथा असेल असं, हे माहिती नाही बरच जणांना.
हो हो नाही, म्हणजे मी कधी विचार पण केला नव्हता की काही एकादशी का करतात? आता तुम्ही म्हटल्यानंतर हो, नाही आता तुम्ही म्हटल्या ना हो, आता तुम्ही म्हटल्यावर माझ्या मला क्लिक झालं, की गुगल वर सर्च करायला पाहिजे का एकादशीचं काही हे असेल.
हा.
एकदा कसं आहे, श्रीकृष्ण आणि युधिष्ठर हे स्वर्ग लोकांमध्ये असतात आणि त्यांच्या असेच गप्पा गोष्टी वगैरे चालू असतात. तर एक दिवस सुधेश युधिषठरांना वाटलं
हा हा.
की अ ही एकादशी, एकादशी च महात्मा आपण नेहमीच ऐक म्हणजे काय बुवा नक्की? तिचा जन्म कसा झाला? तिची उत्पत ती कशी झाली? म्हणजे काय का प्रत्येक गोष्टीसाठी काही तर निमित्त असतंच ना. मग तेव्हा श्रीकृष्ण सांगायला लागले, कि सत्ययुगामध्ये मुर नावाचा एक रा राक्षस उत्पन्न झाला होता.
अच्छा!
आणि तो इतका प्रबळ होता, म्हणजे त्या च शरीर पण अकराळ विक्राळ होत. आणि खूप क्रोधित होता. हा म्हणजे खूप भयान होता तो राक्षस.
अच्छा! अच्छा!
आणि त्याने इंद्रलोकावर पूर्ण त्याचं राज्य स्थापित केलं होत. म्हणजे इंद्राला, वायू अग्नी यांना सगळ्यांना त्यानी पळून लावलं होतं.
अच्छा! अच्छा!
आणि मग त्याच्यानंतर ते इंद्र खूप घाबरले.
अच्छा!
त त्यांना म्हणजे सैरा वैरा झाले ते. आता जायचं कुठे बा? म्हणजे एवढा भयान होता तो राक्षस. मग ते गेले कैलास पर्वतावर.
ओके.
मंग त्यांनी शंकर भग वानांना अ हात जोडून सांगितलं, की असं अस झालंय. का मूर नावाचा राक्षस आहे, त्याने सगळं इंद्रावर, राज्यावर त्यांनी त्याची स्थापना केली.
ओके.
सगळ्यांना त्रास होतोय, तर तुम्हीच काहीतरी करा. मग त्यांनी, ह इंद्रदेव यांना सांगत होते. महादेवांन कडे गेले होते पहिले, मग महादेवांनी शांततेच त्यांना असं सांगितलं, की करता करविता हा विष्णू भगवान आहे. तुमचे काही पण आडी अडचण असेल, म्हणजे तुमच आता जे पण संकट आले असेल तर ते फक्त विष्णू भगवानच, अ हो तेच तुमच सॉल्व करू शकत तक मनी म. हा मग ते गेले म ते नारद मुनीला घेऊन गेले बरोबर. कारण नारद मुनी कशे मोठे भक्त ये आणि. मंग ते ते घेऊन गेले मग ते कुठ आता विष्णू भगवानचं स्थान तर आपल्या सगळ्यांनाच माहिती ये. का ते क्षीरसागरामध्ये राहतात म. आणि मग ते ते झोपलेले होते.
हं हं.
आणि मग त्यांनी खूप काहीच मग गायन केलं धावा केला विष्णू भगवा विष्. सहस्त्रनाम गायन केलं नारद मुरूंनी म नारायण नारायणचा जप केला. म त्यानंतर इंद्रदेवांनी म सगळं सांगितलं. की अ. तुम्हीच करता करविता आहे आता आमच्या आमच्यावर एवढी अडचण आलेली आहे. सगळे देव हे झालेले बा त्यांना थोडक्यात म्हणजे घर नाही. नुसती पळपळ करताये त्यांनी जोन मूर नावाचा. सांगायला लागले आमच्याव संकट ये मग विष्णू भगवानांनी डोळे उघडले. म म्हणे तो कुठे राहतो काय करतो काय बुवा. तुम्ही मला त्याच पूर्ण हे सांगा.
हम् हं.
मग तेव्हा सांगायला लागले की ते मूर नावाचा राक्षस झाला उत्पन्न झाला. आणि अ तो. म्हणजे तो ये ना कोणाचा तालंजंग नावाचा एक राक्षस होता.
अच्छा.
प्राचीन काळी तालजंग म्हणून नावाचा राक्षस होता त्याचा तो पुत्र आहे. आणि हा मग हं आणि मग त्यांनी ती. आणि त्यांनी हे सगळं नाश केल बा असं. मग त्यांनी इंद्रा हा याच्यावर स्वर्ग लोकात पण स्वतःचच राज्य. त्यांनी तयार करून टाकले सगळे देव घाबरले असं जर चाललं तर सगळ विनाश होईल बा.
हो हो.
मंग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मग कुठे राहतो काय राहतो. मग त्यावेळेस म इंद्रा देवतांनी त्यांना सांगितलं. कि इंद्रावती नग नगरीमध्ये तो राहतो. तालंजन्ग नावाचा जो राक्षस आहे त्याचा मुलगा म्हणे आणि इंद्रावती नगरीमध्ये तो राहतो. त मग सगळ्यांनी काय केलं मग विष्णु भगवान म्हणे. काळजी लागते रे आपण सगळेजण जाऊ म्हणे तुम्ही काही म्हणजे. टेशन घेऊ नका बा मी आहे आता. मग त्याच्यानंतर प्रत्येक जण म्हणजे आता विष्णू भगवान त्यांच्या त्यांच्या वाहनावर. इंद्रदेव हत्तीवर असे सगळे. विष्णू भगवान गरुडावर बसून असे ते. उडत उडत गेले मग मग त्यांचं युद्ध चालू झालं.
अच्छा.
विष्णू भगवानाच आणि त्या राक्षसाच. मूर् नावाचा जो राक्षस हो. त्यांच एवढं युद्ध पण तो पण इतका प्रबळ होता तर तो पण हार मानायला तयार हो. म्हणजे त्याने विष्णू भगवानाांनी एवढे मोठे मोठे शेत. एवढे धार धारपार त्याला रक्त भबाळ केलं. तरी पण तो असं त्यानी माघार घेतलीच नाही त्या गोष्टीची, म्हणजे तो पण तितकाच तो प्रबळ होता. म्हणजे त्याला मरणच येत नव्हतं, आणि हे त्यांच युद्ध दहा हजार वर्ष चाललं.
अरे बापरे!
हो एवढे दहा हजार वर्ष, मग नंतर विष्णू भगवान पण थोडेसे असे त्यांनी मनोमण विचार केला की आता एवढं दहा हजार वर्ष झाले. आपलं एवढं युद्ध चालू हे. अशानी तर पृथ्वी धोक्यात येईल बॉ सगळ्याच गोष्टी अडचणीत येतील नाश होईल.
हा हा!
मग त्यांनी विचार केला की थोड संयम ठेवून विचार करून या गोष्टीच. सॉल्व करावा लागेल, म त्यांनी थोडी माघार घेतली. आणि म ते परत चालले होते. म ते जाता जाता उत्तरेकडे बद्रीकाआश्रम म्हणून होत.
ओके!
आणि, आणि हेमवती नावाची गु-गुफा होती तिथे.
अच्छा हिम-हिमती?
हा हा सॉरी हिम-हिमवती मं ग ते गेले तिथे! आणि अ! त्यांनी बा-बाहेरून बघितलं की खूप गडद अंधार आहे बा, मग त्यांनी काय के ला आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर ते आतमध्ये जेव्हा जायला लागली त्यांना इतकं छान शीतल थंड वाटलं. मंग त्यांना असं वाटलं आता आलोच हे इथे थोडस आपण आता इथं विश्राम करू.
ओके!
अ म्हणून त्यांनी काय केलं? तिथे मस्त छान त्यांच्या त्यांच्या याच्यात झोपले त्यां. आणि म! तेे झोपले त म ह्यां राक्षसाला असं वाटलं की ही मारायला कुठे गेली.
हा हा!
व त्याच्यानंतर ते शोध घेत घेत तो पण तिथे त्या गु-गुफेमध्ये आला. हिमवती हिमवती गुफेमध्ये मध्ये मंग तो उठायला लागला बरं झाला हा झोपलेला. नारायण त आता मी याला बरोबर याच्यावर हे करतो प्रहार करतो. म्हणून मग त्यानी काय केलं प्रहार करायला लागला तलवारीनी. त तेवढ्या एक मोठा ते-तेजस्वी असा प्रकाश पडला त्याच्या अंगावर.
अच्छा!
आ तो बघत म्हण त्या म्हणजे त्याला बघता पण येत नव्हतं एवढं मोठा तेजस्वी प्रकाश आणि त्या प्रकाशातन एक कन्या उत्पन्न झाली.
अच्छा!
मंग ती कन्या इतकी सुंदर तेजस्वी होती! आणि एकदम अशी सोन्यानी लखलखलेली एकदम म्हणतो ना एकदम परी स्वर्ग लोक तली जशी तशी इतकी सुंदर होती ती दीसायला. मंग तो हसायला लागला की तू कशाला आली मध्ये तू कोण ये. मंग ती म्हणे यान-यांना हात लावाय च्या आधी तु मा तुला माझ्या बरोबर युद्ध करावा लागेल.
अच्छा!
आणि मग त्यानंतर मग त्या दोघांचं युद्ध चाललं? मग युद्ध चालता, चालता मग नंतर तिने खूप प्रहार केली? त्याला असं वाटायचं की ही हरून जाईल, ही मूर्ख येतो म्हणे मूर्ख तू मला अशी दलकार दि मी तुला एका क्षणात तुला मी हारून टाकली.
अच्छा,
मग युद्ध होता होता, पण तिची अ हुशार होती. का कि त्यानी प्रत्येक केलेल्या याच्यावर वारावर. त्या प्रत्युत्तर के हो म्हणजे त्याला पूर्ण त्याच्या प्रत्येक गोष्टीत एवढी लवचिकता, आणि एवढी हुशार होती ती शेवटती वि भगवानाच पासून उत्पन्न झालेली. आणि त्या त्याच्यानंतर त्यांचं युद्ध चाललं आणि त्या, त्या, अ असुराचा तिने नाश केला? मूर नावाच्या राक्षसाचा,
अच्ा अ्ा?
मध्ये नाश केला, मग सगळे जेवढे पण इंद्रदेव जेवढे पण देव लोकातले देव होते, सगळे खाली आले? सगळ्यांनी तिला दंडवत केला, की तुझ्या मु हे झालं म्हणजे भगवाननी डोळे सी उघडले आणि पाहिलं की हा राक्षस मेलेला आहे, मग नंतर त्यांनी तिच्याकडे पाहिले मग विचारलं? मग तिने प्रणाम केला म्हणे, हे सगळं तुमच्यामुळे झालंय मी तुमच्या पासूनच उत्पन्न झालेली आहे?
अच्छा,
सगळ तुमच्या कृपा आशीर्वादाशिवाय काही होऊच शकणार नाही म्हणे असं. होजे तुमच्याच मु झालेली मी फत एक निमित्त मात्रा आहे ग मग तिला आशीर्वाद देतात म्हणे, अ आ तुझ्यामुळे हा रा तुझी तू याच्यावर उत्पन्न झाली? मी जेव्हा झोपलेल होत निद्र य होत, त्यावेळेस मग तू लात प एकादशी म्हणून या नावाने तुला लोक तुझं हे करतील ब उपवास धरतील जो पण, कोणी हा, ओळख तुझी उत्पन्न एकादशी म्हणून तुझी ओळख होईल? आणि जो कोणी एकादशीला तुझं व्रत करेल? माझी पूजा माझी पण पूजा करेल, आणि तुझा पण व्रत धरेल, तर कुटुंबामध्ये सुख समट राहील? म्हणजे दुःख नाश होईल तथ कोणत्या प्रकारची हे राहणार नाही? येणार नाही. असं म तिला ते वरदान दिलं? म्हणून आपण अ त्या दिवसापासून, हा बर ठीक आहे चालेल हो हो थँक्यू